नमस्क नमस्कार. काय करताय? जेवन. जेवण इतक्या लवकर? हे गावाला जायचं हो का काही काम असेल. हो का कशाचा कार्यक्रम? हा लांब जायचं असेल मग काय जेवण करताय?
दिप्याची भाजी.
हमम पाऊस आहे तुमच्याकडे हो का? काल होता. हां. तशे तातरलं गेलं का नाही मा अजून?
हो ना आज सोयाबीन पेरायला गेलेले.
हो का हम्म आज होऊन जाईल मग का नी? ते पावसाली हाय गावं. हां हो का? काय नाही आमच्याकडे तर नाही आहे पाऊस. काल बी नाही होता आज बी नाही आहे. हा हा ऊन आहे आमच्याकडे हां. इतक्या लवकर वाजले.
हम्म मला गावाला जायचंय म्हणून बसले मी पण. हम्म. काय मागायला
काही अजून काय-काय टाकायचंय तुम्हाला शे का. सोयाबीन, तूअर, मूग, तुरी हो का?
मूंग
हावं
हम्म.
बसवर चाललंय का म गावाला?
हो ना. बसवर जायचं आहे.
रात्री काय जेवण केलं होतं म? हम्म हो का?
हम्म. ह
तुम्ही मंदिरात जाता का? कोणत्या मंदिरात? रोज जाता का? घराजवळच आहे का लांब आहे?
नाही घराजवळ हाय.
अजून कोणत्या मंदिरात जाता?
मनुदेवीच्या मंदिरात.
हां का?
राम दीर आता आरषाढ एकादशी येईल.
हम्म शनिवारी पण पंचवीस तारखेला आहे हम्म. हो का?
हम्म लई गर्दी असते.
होन
लय भारी वाटते तिथं. तिकडं पण असेल ना मंदिर आहे का? हम्म.
मोट हाय ना.
आमच्याकडे पण यात्रा भरते.
हो का कधी? नाही कधी भरते आसं? हा. हा हो का? म्हणजे म शुक्रवार भरेल यात्रा.
नारळी भात. टाईम हाय आझून
काय नाही मंग तुमची तब्येत चांगली ए? हा का?
कुठे?
आमची पण चांगली सगळ्यांची.
अच्छा.
हां.
हू म. काय म अजून, असो फिरायला जातात का कुठं?
फिरायला मग जाताना तुम्ही, हो का? कुठं कुठं गेलाय?
मी अ
हो. हा उरूनदावन हो का? हा.
बरस्ते पण गेले होते. लाल किल्ला हुं.
कुठ हाय लाल किल्ला?
हूम्म लाल किल्लाला पण गेलो.
हो का? अजून कुठे गेल्या होत्या, आजून आठवण करा ना? हम् हो का? रेणु नुका देवी ला का मग? माहूर गडशी रेणुकादेवी आहे ना मग. नाम.
तीथ गेलो होतो. शेगावला मुक्काम केला.
बुलढाणा जिल्ह्यात ते शेगाव बुलढाणा जिल्ह्यात ए शेगाव.
हूम्म.
नाही. मी नाही गेली.
नाही का? कुठं कुठं गेलेली मग?
मी कोल्हापूर ला गेले. ओंकारेश्वर ला गेलेलीए, महेश्वर ला गेलि. अ नारायणगावच्या प्रतिबालाजीला गेले ली, शिर्डी ला गेलेली, पंढरपूरला गेलेली. एवढंच ठिकाणी गेली. उम्म. मागच्या वर्षी नॉन. . विठ्ठलांचा मंदिर आहे तिथे.
असंय का हम्म.
म मोठं हो ना. यात्राच नाही माहिती असच गेलो तसंच. हां.
मी काय सांगतोय गेली नाही आहे.
पंढरपूरला नाही गेलाय? म इतक्याच गव तुरून आलंय पंढरपूरला गेले आणि म कधी जाऊन येयचा ना. हां. हा मी पण गेलीये. त्र्यंबकला आडेंडर रीला अ सीता गुफा का राम मंदिर पंचवटी हम्म.
म म्हटलं जाऊन यायचं.
हा म अजून गडावर हां. हो का? . हां. हो का? आम्
फुगडी खेळते तिथं.
कुठे हो का?
वातावरण लय भारी होतं.
हा का? हम्म कधी गेलात ना? हां. कुठं जायचं?
अजून तसंच ठरलेलं नी.
खाटु शामला जायचं. अजून म ते कोणता बालाजी तिथं जायचं.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
खाटूश्याम जवळच येते पण.
नाय आता. जायचंय आम्हाला.
हो का?
आ हा. लय भारी वाट तिथं.
काय काय सांगता हां. हां तेच सांगते मी.
रात्रीस्थानकडेय ते. ते पण तिकडेच हय का? हां.
सांगतात खरं. तू पण गेली असणार ना बऱ्याच ठिकाणी फिरायला?
हा अण तुम्हाला सांगितलं तिथंच गेलीय फक्त.
हम्म.
अजून उज्जैन गेले आहेत उजैन व जैन राहून गेल. ओंकारेश्वर श्वर, सिहोर हो का? हम्म. हां.
हो का? हम्म. हम्म आसंच दिले होते का त्यांनी? का पैशे घेतलं होतं? नाहीं असच. हो का?
मस्त असते हम्म.